हॅलो.
हां बोल.
काय म्हणते बाकी? तोच आमचा तो फ्लॅटचा विचार केला ना. तर म्हणजे आम्हाला हे घर सोडायची इच्छा नाही, हे आमचं स्वतःचच आहे, पण मग कसं आहे थोडंसा भविष्याच्या दृष्टीने किंवा मग असंच म्हणतात की ठरवून काही होत नाही, रेसिडेनशयल एरिया वगैरे आमच्यासाठी असं चाललंय थोडसं म्हणून बघू, पुढे मागे काहीतरी व्हाय
सगळ्या गोष्टी होतात त्या, ते कसं असतं माहिती का वेळ, हा वेळ आली की आता तुला वाटतंय पण आम्ही कंप्लीट एक ते दीड वर्ष नुसतं घर शोधत होतो, ऐंशी ते नव्वद मला वाटतं आम्ही फ्लॅट बघितले होते, म्हणजे नवीन पण होते त्यात आणि रिसेलवाले पण बघितले होते.
एका दृष्टीने बरं पण वाटत नाही ग ते, हे एकटेच आहेत ना सास सासरे म्हणून बरोबर नाही वाटत ते त्यांना टाकून जाणं.
नाही नाही आपल्याला त्याच हा कारण शेवटी आपण आपल्या आईवडिलांसारखाच त्यांचाही विचार करतोच ना.
हम्म, शेवटी पटत नाही ना ग ते. वयामानाने जवळ राहिलेलं चांगलं.
आणि दादा एकटेच असतील ना भाऊ मध्ये? मग ते तुम्ही आता जे राहता ते सासऱ्यांचच आहे ना?
हो आमचंच म्हणता येईल ते, पण त्यांचंच स्वतःच आहे आमचंच
हा मग उद्या चालून तर त्यांनाच मिळणार, मग कशाला तू टेन्शन घेती आत्ताच.
मी पुढच्या दृष्टी टेन्शन घ्यायचं नाही पण मग कसं राहत आता बघ विचार केला ना, तर आपल्यासाठी नाही ग मुलांसाठी मुलासाठी पण नाही, पण मुलीसाठी माझ्या माझं स्वतः पहिल्यापासून डोक्यात आहे की आपलं आपल्यासा ठी आपण काही करायचं नाही, पण निदान मुली साठी तिच्या हक्कासाठी मुलीसाठी, मुलासाठी मुलासाठी त्याच्या आजोबाचं राहील. त्याचा काही विषय नाही, पण मुलीच्या हा मुलीसाठी आपण काहीतरी करून ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण भविष्यात आहे ना तिचं ही हे ही घर नसतं, हे ही घर नसतं आणि ते ही नसतं तिचं स्वतः च हे घर राहिलं, तर ती हक्काने माणूस कुठे येऊ शकतो, आपल्याला बघ ना सासू म्हणते हे तुझं घर आहे का? आई म्हणते हे तुझं घर नाही आहे, तुझं तुझं तिकडे आहे. म्हणजे कुठं राहते ती?
मुलगी ही अ परक्याचं धन असते म्हणतात.
म्हणतात. भविष्याच्या दृष्टीने तिच्यासाठी तेवढं तरी करायला पाहिजे बा.
कर, पण एवढा लोड पण न को घेऊस आता, ठीके हे बघ वेळेनुसार सोडून दे, आपोआप सगळ्या गोष्टी होतात. आपण पॉझिटिव्ह राहायचा, आपली जिद्द तशीच ठेवायची. आणि त्या दृष्टीकोनात फक्त चालायचं कारण तुला खरं सांगू का माझा अ म्हणजे म्हणजे स्वतःचा अनुभव तोच ये की आम्ही क पळापळ केली ऐंशी ते नव्वद घरं बघितली सुद्धा पण असं एका पॉईंट ला झालेलं की एकही घर आवडत नव्हतं खूपच असं कंजेस्ट कन्स्टेड वगैरे रूम एकदम अ बेड म्हणजे अस बेडरूम पण खूप लहान त्याच्यानंतर काही इथ हॉल पण लहान होते किचन एकदम कधी कधी आल्या आल्या एकदम समोरच मग किचनमध्ये पण एखादी दुसरी बाई उभी राहील फक्त स्वयंपाक झाला ते संपलं. एवढे छोटे छोटे घर वगैरे बघितले बघितले शेवटी लास्ट स्ट च घर जो आम्ही बघितलं ना त्यावेेळेला कसं फोटो आणि व्हिडिओ मध्ये खूप छान वाटलेलं. आणि हो. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात मी त्याला बोलले होते की आपण हे घेऊच आपण आता हे घेऊच म्हणून. आणि जेव्हा प्रत्यक्षात जाऊन आम्ही बघितलं ना त्या दिवशी त्याच शेवटचं ते बघितलं आणि त्याच्या बिल्डिंगच्या खालीच अक्षरश मी येऊन रडले पण होते की म्हटल की पण जेव्हा आपण ठरवून हे गोष्टी करतो ना तेव्हा देव पण आपली खूप परीक्षा घेतो.
हो.
आणि एकही घर पसंत नाही पडलं शेवटी रड म्हटले मी की आता बास झाल मी नाही बघणार म्हणलं घरं वगैरे काय जेव्हा व्हायचं तेव्हा होईल म्हटलं असं म्हणून तो विषय थांबून आम्ही जवळजवळ दोन आठवडे ना मी पूर्ण त्यातन बाहेरच आले. म्हणजे नाही समजलं आता आणि असच एक दिवशी रात्री जेवायला बसलो होतो आणि जस एजंट वगैरे असतात बघ म त्यांच्या थ्रू एक आपण आम्ही तो हे पण काढलेला ग तो ऍप आहे ना त्यांचा घरं वगैरे आहेत बघ त्याच्यावर तो ऍप होता, तर त्या ॲप वरती हा बर म्हणजे त्यानी टाकलंच होतं ना, मग एका एजंट त्यांचा आला होता कॉल आला होता आणि मग तिनी काय झालं व्हॉट्सअपला ह्या घरांचे फोटो पाठवले पण ह्यानी मला दाखवलं नाही. कारण मी त्याला बोलले होते ना, की यापुढं घराचा विषय बंद कर म्हटलं मला होत नाहीेये सारखं सारखं म्हणजे ग नाही होत ग आपल्या ऐंशी नव्वद भरण बघून आपल्या मनासारखं नाही भेटणं म्हणजे थोडं फार हेच होत पण आपलं मन पण त्यातनं पूर्ण उडून जातं.
हम्म
आणि ज्या वेळेला त्यानी एकटा येऊन बघून गेला.
हम्म
आणि त्याला जेव्हा अ बिल्डिंग अख्खी ना आमची सेमच आहे. म्हणजे प्रत्येकांची घर सेम ये, असं कोणालाच वाटणार नाही ह्याच्या घरात एरिया हा मोठा आहे तो मोठा आहे असं नाहीये पूर्ण बिल्डिंग सेम ये. किचन किचनच्या ठिकाणी बरोबर दिले त्यांनी दोन कट्टे दिलेत समोरासमोर त्याच्यानं तर बऱ्यापैकी स्पेस आहे. भरपूर म्हणजे असं मोठं वाटत. वाटतय हॉल मोठा वाटतोय. त्याच्यानंतर बेडरूम त्या बरये बघितल तर हा फ्लॅट एवढा आवडला. आणि मग त्यानी मला रात्री अकरा वाजता दाखवलं. आणि मला ते मी त्याला बोलली हे असंच दिसतय का? कारण आपण जेव्हा बऱ्याचदा
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हां. बोल ना. बोल ना.
हा. अगं बऱ्यापैकी फोटो बघित निघाले ना गं फ्लॅट. आवाज येतोय का आता? हा. तर बऱ्यापैकी जे बघितल्या होते ना. तर ते सगळी घरं फोटोमध्ये वेगळी वाटत होती. व्हिडीओमध्ये वेगळी वाटत होती. आणि प्रत्यक्षात वेगळी दिसत होती. आणि ही बिल्डिंग जवळजवळ का तरी सेव्हनटी फाय का एटी परसेंट कंप्लीट झाली होती.
हम्. हम.
मग ह्यानी येऊन इथलं पहिला फ्लॅट बघितला. जस त्यानी व्हिडिओ वगैरे दाखव खलेलं तशा पद्धतीनेच होत. त्यां सगळं बिल्डिंग पूर्ण दहा मजली बिल्डिंग आहे. तेवढी पूर्ण त्यांनी फिरून आला अक्षरशः. आणि स बघून मग त्यांनी मला रात्री सांगितलं की जस आहे तस हे म्हणनून आणि पाठीमागे आमच्या रिव्हव आहे ना ग.
हम हम हं हम
बिल्डिंगच्या पाठी रिव्हर आहे अस पुढ पण जागा आहे रोड आहे अस समोरा समोर समोर बिल्डिंग येणार नाहीत काही नाहीत.
हम् हम हम.
शेजारीने हवा खेळती राहणारे असं म्हणजे देवाने आपल्यासाठी काय ठेवलेलं असतं ना ती वेळ आल्यावर तो देतोच पण आपली परीक्षा बघत असतो ना एवढी की आपण काय करतोय. आणि तुला माहित आहे का? हा बघितला ना लगेच आता पंधरा ऑगस्ट ला दोन तीन वर्ष होतील बुक केलेल्याला.
हो. ना.
या पंधरा ऑगस्ट ला.
टू बी एच के आहे का
नाही नाही वन बीएचके च आहे.
हं हं हं
पूर्ण आमची बिल्डिंगच वन बी एच के आहे. हम्म त्यावेेळेला काय बोलली?
किती पर्यंत गेला व तुला फ्लाट.
हा काहीतरी फिफ्टी एट बोलत होते पण आम्हाला फिफ्टी फिफ्टी टू ला पडला.
अरे वा छान मिळाला.
हो ना आणि आमच्या तर समोर पन बिडिंग आहेत बघ वन बीएच के किंवा टू बीएच केचा एरिया जेवढ आमचा आहे तेवढाच पण वन पॉईंट ट्वेंटी फाइव सीआर ला गेलाय तो.
बरं बप रे.
हो इतके महागात ना आणि म्हणजे हा एरिया थोडा चांगला आहे ग.
मग आमच तसच चाललंय भविष्यात बघ जेव्हा हो यांचं कसं आहे माझं कस म्हणण जेव होईल ते होईल पोर पोरांचे शिक्षण सुरू होण्याच्या आधी काही होत असेल तर बघायचं. नाही तर सोडून देय. कारण कसं ग पुढच्यातून एकाला एका वर्षाची फी कमीत कमी सिक्टी फाइव थोऊसँड रुपीज, सिक्टी फाइव थोऊसँड नुसती फी चे आहे, हीची वाली. बाकीचा विषय वेगळाच आहे अजून.
अगं आमच्या इथं आता, एका मुलाला शाळेत घातला त आता चौथी का पाचवीला गेल्याय, पण त्याला लाख रुपये भरलेत.
मग मी तेच सांगते, माझ्या मुलीला आता चार वर्षाची तर तीची बालवाडीच अडीच, तीन लाखामध्ये गेली आम्हाला जास्त पण कमी नाही. अडीच, तीन लाखामध्ये फक्त बालवाडीच. नर्सरी प्लेजुप, प्ले ग्रुप, ज्युनियर, सिनियर हे एवढं आणि आ ता नवीन फर्स्ट पासून वेगळी म्हणजे तिला चार ते साडेचार वर्ष आम्ही नुसते ते चार, एक लाख रुपये त्याच्यातच घालवले.
बघ. नाही आता तेच झालंय, म्हणून तर ना म्हणून आम्ही तो विचार आधी केला हो ता. कारण पुढचे खर्च जर चालू झाले ना, आम्हाला झालं नसतं तू काही पण म्हण. झा लाच नसत. आणि आता मी जॉब पण बाहेर करायला जाऊ शकत नाही, कारण याला सांभाळायला कोणी नाहीये.
तेच ना.
मग त्यामुळं आम्ही जे करायच होत, आमचा आधीच सगळा विचार झाला होता की जॉब आत्ता आपण दोघं करू शकतो. भले बाहेरच्याची काही देणी असेल तर, थोडंफार मी फेडू शकते. तरी मी फेडले माहितीय का तिघा, चौघांचे दिले.
मग.
आता दोघं, तिघचं राहिलेत, ते पण एक जण संपला सोड, दुसऱ्याच पण रेडी ठेवलंय. पण मंथ एंडला म्हणलं बघू, कारण मधे अधे पुन्हा पैशाची काही जरुरत लागली तर काय करायचं ना ग. कुठं परत अजून, मग तोपर्यंत असा विचार केला की, बाबा हा मंथ एंड ला त्याला देऊया. तेच झालं की, मग एकच राहतय.
खूप छान घर घेतले माझ्या नंदेने पण पूर्ण विथ त्यांनी सगळं फर्निचर वगैरे, त्यांनी फर्निचरच कमीत कमी काहीतरी अं अठ्ठावीस क एकोणतीस लाखाला फक्त फर्निचर दिलं होत. फर्निचर दिलं फक्त फ्रीज वगैरे काहीच नाही हा. फक्त फर्निचरच तेवढं दिलं. डिझाईन वगैरे त्यांनी तो आर्किटेक्टच कमीत कमी काहीतरी एकवीस लाखच का काय? आर्किटेक्ट बुक केलेला.
बा हो, अग आहे बघ एकाचं आहे. एकाच आहे बघ, युट्यूबला. आता मी त्याला बघते दिनेश का य तरी नाव आहे बघ त्याचं पण त्याचं डिझाइन वगैरे केलय ना त्याने म्हणजे वॉलच असुदे किंवा पूर्ण त्यांनी जे डेकोरेट केलय ना, इतकं सुंदर केलय ना. पण त्याने. तुला मला जर व्हिडिओ मिळाला की, तुला पाठवते हा.
माझ्या नंदेच बी घर खूप सुंदर केलंय. खूप खूप प्रचंड सुंदर केलेलं आहे. खूप सुंदर केलंय. फ्लॅटच आहे त्यांचा थ्री बी एच के. पण सगळ अप टु डेट आणि सगळ्या घरात एकदम युनिक वस्तू आहेत.
हो, अग आता प्रत्येकांना कि आवड आहे ना, प्रत्येक गोष्ट करायची आता काय विचारू नका. आणि जुन्या वस्तू ठेवत्याता त्या
तेच ना एंट्री घेतला सगळा त्यांनी. इंटरवटला जो लाईट असतो ना, तोच लावलाय काय बोलते असं
हो खूप झुंबर वैगैरे किती महाग झाल्यात. माहिती आहे का तुला पंचवीस, पंचवीस, तीस, तीस हजाराचे आहेत अग झुंबर फक्त
काहिहि चल
चालेल, कर मग आराम.